हा बोला ना, काय नाय बघा बसलेय आवरल आत्ताचं-
काय नाही आत्ता माझ- न आवरलं. म्हटलं निवांत वेळ आहे कॉल करूया तुला.
हा हा तब्येत कशी आहे म तुमची? हा जेऊनच आवरून बसले बघा आत्ता.
तब्येत आहे व्यवस्थित बरी. तुमची?
हाय की -मस्त.
हम्. आणि काय म्हणतेस?
काय नाय आता निवांतच बसलेय, काय नाय
आवरलं सगळं घरातलं?
होय आवरूनच बसले ना.
हम हम.
तुमचं आवरलं का?
हो आवरूनच ग.
हा हा काय चाललंय मग आता?
काय नाही, आज म म्हंटल जरा पनीरचं करूया आज ह्या उन्हाळ्याच्या दिवसात ना ग, दूध खूप खराब व्हायला लागलंय.
हा ते उष्णतेमुळे दूध खराब होतंय.
हा -मग तुला विचारूया म्हटलं मला म ती पुनम बोलली की तू म्हणजे बनवतेस घरी सगळं म्हंटलं विचारून तुला-
हा हा हां म क किती दुध आहे?
तरी एक लिटरला थोडस रात्री खालेलं, नाही तर एक लिटरभरला थोडं कमी आहे बघ.
म्हणजे लिटर भर धराच हिकडं तिकडं म अ आता ते हे म्हणजे ये खराब झाले का नाही अजून?
झालंय खराब अ गं घट्टच झालं सगळ सकाळी गरम कराय ठेवलं गॅसवर
हम्म
थोड्या वेळानंतर अस सगळ घटच होऊन आलं ते
मग ते त्याचात थोडा लिंबू पिळा आणि गॅस वर आठवत ठेवा एक थोडा वेळ जोपर्यंतच हम्म जोपर्यंत घट्ट होत नाहीये ना तोपर्यंते आठवा म्हणजे ते असं पनीर असं घट्ट होतेय. आहे
आम्ही एकदम असं अ पि्टासारखं आपण जसं आ सांडगे पापडला पिटकस त्या टाईप घटवायला पाहिजे कि कसं
हा तस सांडगे पापडला घट्ट म्हणजे आपण नॉर्मलच कि असं ते फ्रीजला त्येन ठेवल्यानंतर होते घट सोडा असं दहा पंधरा मिनटं ठेवा तेच म्हणजे असं शिजवून ते व्यवस्थित घट्ट होतेय नंतर न दहा पंधरा मिनिटं झालेत कि मग ते जरा गार होऊ द्यायच नाही तर आपल्याला हा ताला चटकं बसत्यात आणि म नंतर ते पांढरं कापड असते बघा आपलं सुती
हा.
त्येजावर ते पूर्ण अस पाणी पूर्ण पिळून काढायचं.
म अ म्हणजे असं त्याच्यात वतून घेऊन लगेचच अस केलं तर चालतंय का थोडं गार झाल्यानंतर एक आर तासाबरात अर्धा तासानंतर
येवढं ठेवू नको सा जास्ती वेळ तेवढं दहा पाच सहा मिनिटं ठेवा म्हणजे आपल्याला जर हाताला चट कळ सोसत असल तर लगेच केल तर चालते आणि आप आपल्याला जर गरम सोसत नसल तर चार पाच मिनट तर थांबून हे करायचं स तर, गॅस बंद करून. चार - पाच मिनिट. थांबायचं आणि मग करायचं. आणि मग ते. कार झाले कणी ते पांढऱ्या कापड म्हणजे पूर्ण अस, पूर्ण त्यातलं पाणी काढायचं. आणि तेज त्या वरती जाड वस्तू असे काय तरी ठेवायच. खलबत्ता नाहीतर पाणी भर भरलेली घागर अशी जाड तू कायतरी ठेवायची. म्हणजे त्यातलं आणि थोडं रा राहिलेला जे पाणी असतय ते, निघून जातय. आणि पनीर असं घट ट असं जाड बनतय तरी दोन-तीन तास जाड वस्त अशी ठेवायची. अर्धा घाला, अर्धा बास होतय आता त्या आधीच दूध खराब झालेलं असतय त्या अर्धा बास होतोय.
बरं ठीक आहे, मग अर्धा घालते आणि मग दोन तास जाम ठेवते तिला झाकून
हम्, दोन तीन तास ठेवा जाड वस्तूक ठेवून आणि अ हे करा, मग दोन तीन तासानंतर फ्रीला ठेवा. आणि मग हे करा मग पनीर कधी संध्याकाळी करणार आहे, का उद्या सकाळी?
नाही आज संध्याकाळीच करते आज स म्हणजे ते रविवार पण आहे ना पोरीणा, वेगळ कायतरी करून द्याय लागतय.
हम्मम् चालतय आत्ता तयार कराय, करा चालू करा म्हणजे संध्या पर्यंत ते होतय आता करा. म्हणजे एक दीड तासानंतर एक दीड तास ठेवा. दोन तास ठेवा. मग फु म्हणजे पूर्ण दोन तास जाड होवू स्तर ठेवा. नंतर मग फ्री ठेवा म्हणजे ते असं घट अस छान होते पनीर आणि घरच पनीर अ म्हणजे बाहेरल्या पनीरपेक्षाही घरचं पनीर छान असतय खायाला आरोग्यासाठी.
होयच की आणि भेसळी वगैरे काय नाही ना आपलं,
असतंय
होयच की आहे कसं आपण घरगुत
पनीर चांगल येतय. होय घरगुती पनीर चांगल असतय. होय बाहेरलं दे म्हणजे पनीरमध्ये असं कायतरी भेसळ असतयं की, त्यामुळे केमिकल तेन काय पण ओततात. त्यामुळे ते खराब वगैरे आपल्याला चवीला लागतयं बाहेरल्यापेक्षा घरगुती पनीर, एकदम स्वादिष्ट असतयं.
नाही करून बघते आज म्हणूनचं म्हणलं तुला विचारूया. मग कसं करतेस, भाजी कशी करतेस म्हणजे पनीरचं अ हे कसं करतेस तू.
पनीर मध्ये दोन मो ठ मोठे कांद्ये चिरून घ्यायचा, एक टॅमॅटो, चिरून घ्यायचा आणि तेलामध्ये भाजून घ्याय ता मंजे असं जास्त पण भाजायच नाही कर्पूस असा मध्यम भात म्हणजे सोनेरी कलर येईस तोपर्यंत जास्त सोनेरी नाय, असा मध्यम भाजायचा. आणि तिची प्युरी करून घ्यायचीय. मग त्यातं को थंबीर, जरासं ओलं खोबरं, अ आलं जरासं, जिरं ते प्युरी करून घ्यायचे.
हां
कांदा, टॅमॅटो, भाजलेली चिथी चिथीन सगळी.
मग पनीरं त्यामध्ये पनीर असं पण भाजून घेत तर चालेल का डायरेक्टर टाकलं तरीपण चालतं?
आपल्याला आवडेलं तसं म्हणजे डायरेक्ट भा भाजलं ना पनीर तेच्या आत मध्ये ते व्यवस्थि मसाल्यातेन जाईत नाय, ते कसं वात्तडं लाग ते आणि आपण डायरेक्ट पनीर टाकलं क नी त्यात पनीरमध्ये पूर्ण आतपर्यंत मसाला ते जाते व्यवस्थित आणि ते चावी लागते जास्त आणि ते तळलेलं पनीर मध्ये कसं त्यात आतपर्यंत ते चटणी मीठ ते मसाला असते ना आपला तो पूर्णपणे जाईल व्हय आत. मगं तळलेल्या पेक्षा डायरेक्ट टाकलेला ते पनीर छान लाग ते.
मग बर आहे मग डायरेक्ट टाकलेलच बरं अ
हा म ते प्युरी करून घ्यायची मग कढई मध्ये थोडस तेल घालायचं आपल्याला पाहिजे तेवढ आणि म ते खडा मसाला आपल्याला असला तर टाकायचा खडा मसाला बारीक चिरलेला कांदा घालायचा
खड्या मसाल्यामध्ये काय काय टाकू तरी?
दालचिनी, दगडफुल आणि तमालपत्र टाका.
अच्छा या म्हणजे तीनच गोष्टी टाकू का?
हा ते भास होतात बाकी मग आपल्याकड असली तर टाकायचं नाही तर नसलं तरी चालतंय त्याच काय एवढे हे नसतय ते फक्त सुगंध म्हणजे असं चवीला होण्यासाठी ते टाकायचं मग तेलामध्ये ते टाकायचं कांदा टाकायचा. जिर, मोहरी, कढीप तड ते आधी फुलला टाकायचं नंतर कांदा टा टाकायचा बारीक एकदम बारीक चिरलेला आणि मग ती चटणी टाकायची आपल्याला चवीनुसार तिखट म्हणजे चटणी टाकायची नाही. उगाच थोडे अर्धा चमचा चटणी टाकायची म ते आपण मसाला म्हणजे प्युरीे तयार केलेली आहे ना म ती ओतायची. आणि ते मसाला म्हणजे तोपर्यंत तेल सुटत नाही त्या मसालेला तोपर्यंत भाजायच मग त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि तो पनीर मसाला असतोय ना तो ह्यात मिक्स करू घालायचा किंवा दुधात नाही तर शाळेत मिक्स करून घालायचा. म्हणजे त्याला लेअर चांगला येईल हे होतय चांगल ते मसाला तेल सु मग ते सगळं भाजायचं नंतर मग मॅपको वाटाने टाकायचं. आणि ते एक पाच दहा मिनिटं ते शिजत ठेवायचं पाणी ओतून. आणि नंतर पाच दहा मिनिटा नंत तर पनीर टाकायचं- आणि ते ते पाच मिनिटं ठेवायचं- आणि पाच मिनटां तूप टाकायचं वरन तूप. आनी ते- हम्म, तूप टाकायचं एक चमचा, कोथंबीर चवीनुसार आणि ते- म्हणजे आणि ते दोन तीन मिनिटं शिजवायचं.
हा म्हणजे एक उकळी काढायची त्याला.
हम्, दोन तीन मिनिटं ते शिजल कि मग गॅस बंद करायचा. मग आपण चपाती सोबत खाऊ शकतोय किंवा भाकरी सोबत खाऊ शकतोय.
मग ते जो मसाला म्हणतेस ना तो दुधामधे किंवा शाईमध्ये म्हणजे करायचा मिक्स करायचा पण त्याच्यामधे खराब होणार नाही का भाजी?
नाही खराब होत, उलट छान लागते भाजी.
होय ना? अन खराब वगैरे होणार नाही ना.
आता मी करतोय काय माझी एक पण कधी खराब झालेली नाय.
नाही मग काही विषय नाही. मग आता करूनच बघते आज.
अ -म्हणजे ते दूध घातलं ना की छान होते भाजी दूधपेक्षा दही असलं तर दही घालायचं, दह्यात तो मसाला टाकायचा पनीर मसाला. आणि व्यवस्थित हलवून टाकायच.
बरं- आधीच ते या उन्हामुळं दुध लय खराब व्हायला लागलेय आगं. टाकण्यापेक्षा आ मुलखाचं महाग. पण आहे.
होय -त्यांची मानस काय तरी भेटायचं -
नाही, नाही, एकदम जरा म्हणजे ते थोडं असत तर, मुलींना, मुलांना वगैरे. आमच्या इथल्या आजूबाजूच्या बोलवून साखर टाकून, थोडं थोड दिलं असत तरी.
हा हा खर हे जास्त
भरपूर असल्यामुळे ते म्हण तुला
हा हा ते चांगली आहे, रेसिपी घरच्या उगच म्हणजे घरच्या पनीरपेक्षा ते बाहेरलं पनीर असं, म्हणजे चांगलं नसते ते खायला आणि ते विकतच पनीर कसं अस‌ ह्याज्यागत असते वेगळंच असतय अस
एक असं म्हणजे हा येस लबलाग रबर लागत अस टाकल्यावर कस
होय घरगुती पनीर कस असत घट्टपणा येतोय छान होतय, घरगुती पनीर. आमी करतोय कधी कधी तर बनवते, हं चालते कशी होती बगा रेसिपि ठेवते अन् बगा बाकी काय करता का तूम्ही घरात? दुसर
काय नाई निवांत हाय आता आवरून सगळं स्वयंपाक जेऊन भांडी होती ती घास अं जस्ट बसलेली म्हणून म्हटलं आता विचारूया तरी तुला?
अं हं
हम्म विचारून घेत
आता करून ठेवा म्हणजे संध्याकाळपर्यंत करता येते आत्ता करा ते तयार करा, गॅसवर दूध ठेवा आत्ताच आणि थोडा वेळ ठेवा, एक- दोन दोन तास ठेवा आता माझे दोन - तीन तीन -साडेतीनला फ्रीजला लावा. म संध्याकाळी सात वाजेपर्यंत फ्री लय होत
हा ओके
चालतय
चल् ठेऊ का? हं
हा बर बरं
अहं
किती मिंट झाली?